हॅलो काय ग काय करालस
काहीच नाही चालले की
होय आणि काय नाही मी पण आवरलेले आज सुट्टी आहे
हा
कोनणे दोन तीन दिवस झाले आवरली कामा
हा चालू हाय लाडू बांधायला ग हा ते आता लगेचचिक करणार
लाडू कशाच बांधलाय म्हटलं
अग बुंदीचे लाडू पप्पा उद्या जाणार आहेत पंढरपूरला
अच्छा
पंढरपूरला जाणार आहेत म्हणून ते लाडू बांधायचे आहेत की
होय आणि मला काय बोलले नाहीत पप्पा
ह आता सगळीकडून कुठं काय सांगायला नाही नाही आज उद्या सकाळ जाणार आहे
हा हा हा बर बर आहे तब्येत आहे सगळ्यांची
हाय हाय सगळ्यांची बरी आहेय
हम्म आवडली काम आहेतत बरेत
हा चालू आहे काम चालू आहे पोरे काय करलंलेत
ह आहेत ते एक ट्युशन ला गेला आरुषी आहे बघ देते तिला
हा हॅलो
सांगत बस स्कूल मधलं हॅलो.
हा
काय नाही ब आता
हम्म जेवलीस? अभ्यास काय चाललाय? काय -काय ह काय करा लालायस जेवायचंस आहे अजून मग आज हेला गेली नाहीस?
होय नाही सोडून टाकलं ते.
जाऊन आलीस व्हय?
नाही मी सोडलं. आणायला जायला सोडायला तेन कोण नाही ना.
अ मग तुझं तुला एकटिला जायला येत नाही व्हय.
हा एवढ्या लांब एकटीला.
अगं बस न जायचं वडाप असत्यात. आधीन मधीच काहीतरीच करतायसा बाई अ आणि काय?
काय नाही बघा तुमच्याकडच.
हम्म आमच्याकड काय नाही. आमची काय कामं चालू आहेत काय- काय चालू आहे तुमचं काय चाललंय?
आमचं काय नाही शाळा ते घर, घर ते शाळा.
हा, स्वयंपाक आवरला?
झालाय बाई आता जेवायला द्यायचं.
हं पप्पा?
पप्पा आहेत.
हा आता तुम्ही तिघंच जेवाय, आणि आवी कवा यायचा?
तो येईल की दोन वाजता, एक -दोन वाजता.
होय.
हे...
हा. सगळी आहेत नव्ह बरी?
होय तू?
हा किती ब -किती मिनिट बोलायचं ग? हॅलो
बारा, बारा
हा, आता किती झाली?
थांब हा दाखव- सांगती.
हा.
तीन. हम
आ
तीन मिनिटं झाल्यात.
हा.
त्या अग आई.
बोला, ओ.
ऐक की तुझा हात दुखायचा बरं आहे काय? सांग की त्यांना काय विचारत.
हॅलो, काय?
हॅलो
अं हातं
हातं दुःखाच्यां बरं आहे कां तुझां
हायं हायं हातं दुःखाचं बरं हायं आणि कायं कायं सगळ्यांची बरी आहेतं आं बापूं बरे आहेतं काकी बरे आहेत्यां
मामा कामांवर गेलायं एक मामा फोनवरं बोलायं लागलायं असंच बोलायचं नव
हां
अं होयं ओ आं
त्यांत असं कायं बोलू हॅलो हॅलो अंग बाहेर सेलिब्रेशन नाहीं स्कूलू मध्यें तिच्यां ते सांगते ती ऐक
आं
तिच्यां स्कूंलमंध्ये बां सेलिब्रेशनं आहे गं
हां हां
हां मंग ते सांगायंसाठी तुलां फोन केलती ती म्हणतं होती माईचां हातं दुःखतं हुतां कमी आलांय कां
अं
हातं दुखतं होतां व्हय तुझां
आं मंग त्यो माझां हातं मणगटातं दुखतोयचं की जरां
हां आं हातं दुखायचां आईचां कमी आहे कां विचारं मी म्हणलं ब बरं
हां आणि कायं
पप्पां कोण कोण जाणारं मंग उद्यां
अगं मातीनीचं दिंडी च्यां अदोगरं जात्यांती अगं तिनी दिंडी त्यां अदोगरं एकटंच जात्यांत कोण जाईत नाहीं आम्हीं गावांतली आहेतं की दहा बारा जणं आहेत ती
हां मं तेचं म्हणते गं मंग गांडी करूंनचं जाणारं आहेतं नां
गावांतली माणसं संग व्हय ती गांवातलीचं की कोण कायं करूंन घेतयं कोण कायं करूंन घेतयं ते मंग मलां म्हटलंत आंज लांडू करूंन मी नेणारं आहे तं
हम्मं हम्मं हम्मं बरं झालं
तिथं वाटत्यांत गं
बरं आहे बरं वांट हम्मं हम्मं हम्मं आणि काकी बरंयां आहेतं
आयतो काकी बी बांधाय लागलं ते
हो हम्मं
काकी न मी बांधायलां लोय आवरलयं धूंन धुतलयां मी जरां भांजी आमटी तेवढी केली चपांत्या केल्यां सकाळीचं
हम्मं हम्मं सत्यांची तब्येत बरी हायं
कोणांची हायं हायं ते व्यायांम घायलां आलांय की कि माणूंस कां झालां फरक पडलं हां आले आतां जरां हां यं हं ते सगळ्यांचं आहेतं ते तिथं त्यां दोघे कुंठे गेले बाई कशाचं कायं करायं गेलं
कोण वहिनी नाहीं आहे नायंकी
हम्मं
बरं
कुठं कायं दवाखान्यांत मंग आंबा मंग हायं हायं खेळायलां लागलं
हम् जात
जाते जात. शाळेला जात हि करते त्या हाय आता बसलेय त. खेळ माांधलाय सगळा आं
ह् आणि त्या केटिंग बंद केलं का.
अग नाही जायना झाले काय सोडाय कोण नाही का काय कोण आता. बंद केले वाट हम्. बंद केलं या आणि हे करायला हलं खायचं वे बर घ्यायचं.
मावशली काय?
माऊशी आलती आलती की. अल त कलगलय नेल.
हा.
प्रसरनला. होयल नेला पसारा नेला लावलाय काल सकाळी गेल्यावरत लाठोड्याला. काय ती राणी ग राणी ती सगळी गिलती. ती पप््याची बायको लागल्यावरती हि मी ह कोल्हापुरात डिलिव्हरी करूनच घालवायची आहे वाटत.
ओके ओके ओे हा हां.
हम्म तई काला आलतय. हम आत्ती कडे आहे.
होय बघायलाचघितला हम.
होय तेवढीच सीट राहिली होती.
हो ति दिवस झालं बघितलंच नाही त्या येण्यातच नाही तेवढ्यात.
हो हो. आणि ते काय नंबर तुला दिला तर काही कॉल करा येत की तिस नाही काही बन येत नाही तुला.
काय कसं होतय कामच काही दोन ती वाजेपर्यंत नुसत येऊन नाही तर पप्प देत की नंबरत काय आता या तींच तीन हा तर किती करते ते्हा फोन हो. असंच काहीतरी कार्यक्रमाला भेटून तेवढ
का? हा तेच की कुठ तस असं येत नाही त्याले हा.
टायचं सगळी.
बसल्या होत्या बाई उशीरपर्यंत बसल्या हो. त्या जेवल्या चपात्या, आळूचे पाण्याचा वड्या. साखर रवा. हा करून घेऊन आलत मग कुरड्या ज आम्ही दोघी जण पहिला जेवलो ग.
हा हा.
तरला दोघी काकीन मी जेवायला्या दोघी ती जेवायचे हो त्या मग आणि मी भात जराा लावला.
हम्.
आणि हे केल भद जरा लावून ला म मग जेवल्या या सगळ्या हुशीर पर्यंत बसले ते पाच वाज बसत.
होय.
हम्म.
आणि कच आजीना बरं आहे का
आलते की बाई बघायला.
ते बोलत पप्पा काय ळखत नाही काय नाही.
अ बघायला आलत्या सुनांच्या सग. येऊन बघून गेल्या झालेत आता सगळी जवळजवळ. सगळी झाली ताई ताई एक दिवशी आली ती रविवारी.
कर
हम्म काई अस्मिता दाझी आणिक मित्राची. बाई कु
हा हा.
आल त्या काय जेव्हा बेवाय थांबले नाही त्या नुसते ये के नाष्ट्ता केला आणि गेले.
ह हम्म.
आध ते काय जेवाय लागले ना काय अरुशी
सगळेजण बसणार आविराातची वाट बघालोय तो यायच आहे ना आता.
हा हा.
तो येईल मग जेवायचं हा क्लास सुटला आता त्याचा हच की आवरायला लागले.
होय आता उठलीत का काय आता उठल हम्म.
असं हो मणुष गेला
म्हण हाय वाटतं आत हाय कवट्याला फोन केली तस भाऊ गेला सकाळीच
भाऊ गेला कामावर विघनेश आहे किशोर नाही आल्या आला बाबल्या बाबल्या
त्याला बबलू बबलू
तर याला का आल य त म याचे येत म्हला माहिती येणार आहे तिकडं ताईशनी बी खोली सोडाय सांगितले ग.
हा हा हा
आईसनी फोन केल तस बघितले कुठे मिळाले माहितीथ.
अच्छा हमम.
हम्म आहे का आईची तब्येत बरी आहे.
आयता बरीयता. ात आ शेंगाला चा म्हटलं.
हम.
त्यां बिझी असतं
होय बाय असून तिकड तर तेजी अन् काळजी करत असायला
काज नाही ते व्यवस्थित हा
हम.
सुतींचा बड्डे आहे त्यांना पण फोन केला होता. आणि काय आबांची तब्येत बरी आहे. हॅलो. हॅलो